सर सताई काय करताय तुम्ही.
कायनी काम करते.
हा का
माझ्या बाळाला झोका लोटते.
मनीषा मॅडम येऊन गेल्या का.
हम्म
बाळाला पाहिला हम्म हम् बरबर हम्म ते आपण ना बागूस न घ जाऊ तिला कडी करून आणू बर का हम्म चालल हा तुम्ही येणारे, हं मी येणार आहे, माझ्याकडून नाही का. मी पाहिलाच आले नाही ना, म साडी तयार ठेव मला. हजार रुपयाची साडी घेईल मी. आता चांदी महाग आहे ना सोन्यापेक्षा, मग चांदीचीच वस्तू करीन.
हम हम्म पण डबल आवाज येतोय का, कोणी आहे का तुझ्या तिथं.
नही गं. काम करते ना, फोन खाली असला का असा आवाज येतो.
हा काय ना हम् ओवाशाप आहे ना अजून, का भाजून देऊ. तुला येतं येत का वाचता.
हा
ते वाच आता वाचव वाच. तेवय बर एकदर पडले. मक्यात वाचली पाय ठेवायला गेली. कुठून मल नाही कळत आहे कुठून, ते उमरा आहे तुमचा तिथं.
मारकड
मी काल काल कालचीच गोष्ट आहे मी तुला म्हटली पडली असती ना.
हा ए ब आपण काय होतो वर पाहत राहतो ते भसकण मधी बाहेर येतात
बाहेर जात होता माझा पाय डायरेक्ट मोडला असता. बरे बरे तुम्हाला लय हौस आहे.
होत
कोणाचा आवाज येतोय गं.
माझी मुलगी ग. थोडीशी बावळट
ही अर्जंट फोन येतोय आता ग्रामपंचायतून
हा थांब जरा ती ग्रामपंचायत डायरेक्ट तुमच्या इथली हम् तिथं मेसेज टाक आय कॉल लेटर
कुठं टाकू
आपण काहीतरी कामात असो इकडं दे फोन वाटलसं तर माझा नको नको नको करू काहीच करू नको आणि कुठे क्लिक पण करू नको हा कोण गं एवढं बतमीज हाय
हॅलो आयम एय स्पीकिंग विथ यू हॅलो आवाज येतोय का. काय गो मला तर नाही येते. हॅलो कोणी बोलतंय का नाही माझ्याशी.
काय गं नोटिफिकेशनचा आवाज आला मला डायरेक्ट तुझ्या फोन मधून असं येतो का हम्म हा का नितळ पाणी आहे का नाही ऐ त्या दिवशी मी तुमच्या इथला व्हिडिओ पाहिला ते ग्रामपंचायतीची लोक भांडत होते म्हणून काय माहिती
आमच्या इथं खूप गढूळ पाणी पाणी यायचं आता इतकं ते स्वच्छ येऊ राहिलं ना
फिल्टर लावलं असल काहीतरी तात्पुरत काहीतर जुगाट केलं असल
आम्हाला द्यायल नव्हतं ते काम माझं कालच बोलणं झालं आज मी पाहिलं का तिथं परवा बोलणं झालं मला म्हणं तुमच्या फिल्टर पाच रुपये लिटरनं पाणी विकायचं ते पैसे तुम्हांलाच आज ती कोणच्यानं बसवून दिलं आणि चालू झालं
मग जाऊ दे ना ते पैशाचं नाही महत्त्व आपल्याला आरोग्य खराब झालं असतं तर काय भेटल मी आता सांगते ना ती कर्वेनगरला माझी मैत्रीण आहे पुण्याची ती ना श्री स्वामी समर्थ स्नॅक्स चालवते तुम्ही तिला तिचे व्हिडिओ पाठी जाईल तसं बनायचं तसं करायचं कोणाच्या हाताखाली नाही जायचं केलं ना बचत गट बिचत गट सगळं सोडून फक्त बचत गटात राहशील बाकीचं कामं सोडून देशील एवढ्यात हाडॅकचे तर तू तेच करीत जाशील एवढं भारी आहे ते स्वतःच करायचं स्वतःच विकायचं स्वतःच बिझनेस बनवायचा सोडून देशील तू हे हडॅक काम म्हणजे तुला त्यांच्यांतून पण एवढा प्रॉफिट होईल ना का तुला एकदम एकदम अस शुल्क एकदम असं हे वाटून जाईल आटून काटून हा मला तेच वाटतं केलं पाहिजे हम्म तेछभी मावशीन दिलं होता ना गं कर ना घे तिला हाताशी
नको नको तिच्यांशी ना कॉन्टॅक्ट ठेवायचा मला मला नवऱ्याला डेंजर बाई
आता मामा हे मामा कोणत डेंजर माणूस कशाला
मला नाही ठेवायचे
मामा बोलला तिच्याशी
कशाला मला काही बोलता येत नाही माऐ का नंबर तिचा कोणाला काय झाल सांगू मी सगळे आशेच राहत्यात माझ्या मदत घ्यायची मी ना माझं जेवढं आहे त्याच्यातले सुखी मला काय अपेक्षा नाही
ते जाऊ दे पण हे तुझं ते बचत घाटाचं म्हणते ना कुंभमेळ्यात हा कुंभमेळ्यात
हा
पुढच्या वर्षी कुंभ मिळा तोपर्यंत माझ्या पूरक शिवाराशाची होऊन जाईल काहीतरी करायचंय कुभमेळा चार पैसे येतील बघूनच घ्यावा लागतील
तू बचत गटात नाही तुला नाही आणणार
तुला देते ना पैसे मला काय करायचे पैसे माझ्याकड मस् सोनं नान मस् सगळें आहे नवऱ्याचा आयता पैसा आहे भाडतोड येत काही गरज नाही मला तुला देत जाईल नवऱ्याचे पैसे मी खात जाईल हा थांबा तुम्ही काहीच बोलणार नाही एकदम मन वळून घेते पाहि त्याच कसं आता जादूचं करते त्यांच्यावर येतय ना पण आता ते त्याच काम झालं ना काहीतरी बिझनेस उभा राहील त्याचा मला माहिती तो काय असा घरात बसून राहणार नाही ते संदीप भाऊ ना मम्मी खालचे
हॅलो हा बोल ना
येत नाही ना ते स्पार्कल नाही करा त्या पहिला लग्ना मधी त्याचं मशीन आणलंय त्या चायनाला जाणारे आणि मग सागरला सांगणारे,, म्हणजे चायनाला जाऊन कसं बनतं काय त्याचं प्रशिक्षण घेणार आहे ते ती कदाचित जातील आता एवढ्या चार पाच महिन्यात जातील ती,, मग सागरचा त्यांचा विषय झाला का आपण मिळून तो बिझनेस करू कारण जागा पण आहे मग कंपनी टाकता येईल त्याची कारण त्याला ते नाही का लग्नामध्ये ते प ते स्पार्कल उडत काय ते आमच्या डोळे्या जेवणाच्या वेळेस नाही का स्पार्कल उडवले होते बघ ना ते आम्ही टेप तयार करायचं, तयार करायची हे कंपनी
तिले केमिकल लागल त्याला तुमच्या इथं दूषित वातावरण ते मी कालच काम आहे ते
संदीप भाऊचं डोक हे ते.
जरी डोकं आहे पण परिसर असते, कुठ तरी बाजूला ती कंपनी पाहिजे तिथ तिथं टाक. ल्यानंतर खूप त्याचा प्रदूषण होईल
त्यांचीआणि आपण बाहेर जाण्यासाठी आपन, ती ते नाही का बसवतो चिमण्या आग आस नको करू. वो मम्मी मला तुश तुझ्याशी बोलायचंय मम्मी. तुमच्या इथं एकदम गाव एकदम, उलट म्हणजे टायमिंगच नाही असं कसं गाव आहे काय माहीती मीत तक्रार करून, दील डायरेक बोल ग,
आगं तुला कडी घ्यायची आहे ना, कडी घ्यायची. हम्म. अगं तू बोल मला कसरा टाकायचं आहे धर बोल बोल. अगं किती बदतमीज मुलगी आहे तुझी सरस्वती ताई. बोलायचं अजिबात अ भान नाही ग्यान नाही थोडं
थोडी यडपट हे तिचा आटा ढिल्ला, झालेला आहे तिचा आटा आहे ना, थोडा ढिल्लाय.
मी क डिलाई नॉनसीन्स शटआप. मी काय म्हणते मम्मी आसं, वळण लावूच नाही न, आपण ही. ह वळण चांगलं लावा ना, मम्मी नाही सरस्वती ताई. तारीयला जात हम्म. सांग बरं आंस कसं वळण लावल. निट बोलता सुुद्धा येत नाही आं. वारे रे वा काम करराची काय उपकार करयती का? फरचशी पुशीतीलन जाडू घेन तेवढंच, काम करतील बसती.
ह आली घंटा गाडी आम तहेना घंटा गाडीच लय तान हे वेळेत येत नाही.
ह ह अगं मला त मस्त, अस स्पायसी खाऊची वाटते. म्हणजे अशी म्हणजे ह. अच्छा हॅलो.
बोल ना हा.
असं कांदा उत्तप्पा असं वगैरे, वगैरे असं वाटतंय मला खहशे.
हा हा.
हा ना,
हा हा.
चालल आग खूप आवाज येतोय किती गंंद गानय शी अरे रे रे किती गाउंढल गाणं आहे. कोणी काढलंय काय माहिती तुमच्या गावात अरे रे रे हॅलो. अगं त्या गाडीवाला एवढी घाई कशी राहती, अ सरकारी कर्मचारी का काय? अ एवढी कशी घाई राहती त्याला हॅलो. आय एम ए स्पीकिंग विथ यू सरस्वती. आम स्पिकिंग यती ये चालेल ठेवू का ग सरस्वती हॅलो.
होहो होहो होहो.
ह. ह.